हॅलो,
हॅलो आवाज येते?
काय करय हो येतय ना काय करताय,
हा काही नाही ग थोडस बरं नव्हतं वाटतच साखर मीठ पाणी पिताय.
हो का. काहून काय झालं?
हा. काही नाही असं थोडस, अ डोक अस चक्रावल्या सारखं करत होतो म्हणून घेेतात. तसं काही नाही टेन्शन घ्यायचं काम,
हो का. हा हा
हो
काय झालं.
हम्
खन पडलं रियल
हा हा हा
नाशिक
मैमा मी काय म्हणतो हा ते दे आपल.
ओ न तिथं माहित आहे म.
मी रात ना देवीची पूजा करून राहिली आणि मी जे असं म्हण. नाही अरे मी इथ ओटी विसरली.
अरे, हो का ग? ते बी नाशिकची सप्तशृंगी दिसली स्वप्ननात
हो
हा.
आता ती देवी कोणती? ती नाही का घरा मागची ती देवी नाही का?
अ आपली ही आश्रन माता.
ते काय?
ह आश्रमाताय काय? कोणाच्या?
ती आमच्या आंतर देवी नाही का ग?
इकडे घर
हा हा हा हा.
ती कोणती देवी आय?
हाओ आपले चंद्रेश्वराजो हा ती ना एकशे एकची आहे च चंद्रावळी एय. चंद्रावळी. चणावळी दिसली तुला?
हो त ती, हा.
हाव का? मंग जाऊ दे एखाद्या मंगळवारी. किंवा शुक्रवारी तिथं ओटी भरून टाक जो.
बरं.
म्हणजे मी तिची पूजा करू
हा हा.
करू राहिली.
आणला घे.
पण मी ताईना म्हटलं ओटी विसरली म्हंटलं.
हा, होका बर बर हो. अरे, हा एक कुणी ते हर्ष दुपट्टा तिकडच होतात. रूम मधे आणि, आणि मी काय म्हणत होते ते पियुष पण येतय का? अ न. म पियुष जेवायला येणार होता घरी, आज. हाव का का बरं बर. बर बर नाही बोलत मगाशी अमृता हे. चालू होत ते कस आहे सकाळची वेळ आहे तर जरा स हेच करा लागते. हम. आता म्हणते दुपट्टा पाहून दे हा ना खर पडू देते आणि सगळं काम आपल्याला करायला लावते.
आता दुपट्टा कुठं पाहत बस बर याचा, मला का लिनावहिनीचा येतय.
सकाळी सकाळी चालू झाल्या त्या सात वाजता पाासूनच त्यांना काहीच कामं नाहीये.
अग माय, आव वैष्णवी बाली. तोंड नाही धुतलं काही नाही बसल्या फोनवर मग मग ते लागत नाही. कॉल लागत नाही कॉल लगेच चालू कर. कस चालू झालं त्याच.
त्या दिवशी दोन्ही दुपट्टे धुतले बरं पियूश चा बी धुतला आणि या धुतला, हाओ ना तुम्ही, नाही केलं खरंच ना. तर तुम्ही तर तो ना एक. तिकडची क्लास करून इकडे फोन वर बोलत आल्यावर संध्याकाळी.
हा.
मी मोबाईल घरीचठेवतो.
ते नाही करणार म्हटलं ऍडजस्ट करून ठेवतो.
हो का.
हा. मग त्यांचे इेत राहतात मला.
कोणाला.
का करतो मग पूजा करून घई. साक्षीला बोली तर पैश्ण मग मी त्याला केला होत त्या बिझी येऊन राहिल्या होत्या.
हम्म हम्म.
पण तुझे पण कॉल चालू झाले तर अजून डबल.
नाही नाही माझे नाही चालू झाले त्यांचे जे जी माझे नाही झाले ना.
हो का.
ह त्याची ऐंशी रुपये भेट.
हम् हम् हो हो. हर्षु. हर्ष गेला का. हर्ष नंदिनीचं पॅन कार्ड देतं का घरी. काही नाही तिचं पॅन कार्ड कि नाही राहिलं होतं त्या दुकानातच. बाळूच्या हो आणि मग मी. अ मग तिचा फोन आला मग मी गेली आणलं ते.
मोठा फोटो लावला त्यांनी त्याच्यावर.
कशावर. ह.
पॅन कार्ड वर.
काल दाखवला ते का फोन व तसच दिसते.
हा.
ह. फोन वर तसच दिसते
फोनवर
काल मंदिरात राखी ताई दिसल्या. आणि आपली समोर त्यात ते तिचं नाव काय होतं ओ? ते आपल्या बेलुकर सरांच्या इथे राहत त ती. आरुषी, आरुषी किती मोठी झाली व काल मंदिरात भेटली.
हो का ते नेहमीच येतात वाटते मंदिरात.
नाही म्हणे बरेच दिवसन आली म्हणे, राखी ताई भेटल्या.
ह आ झाले.
आ्म्ही म्हटल कधी येतो म्हटलं घरी म्हणे तुम्ही बोलावसााल तेव्हा येतो म्हणे.
हा ना.
म्हणत हो त्या मयुरच्या इथ येतो म्हणून म्हणत होत्या.
च म.
हो का हो. तुला ब आता सासूबाई आल्यावर तर त्यांनी म्हणली म्हणून. मग भेटयले नाही होते मग तिकडं तुझ्या घरी. म्हटलं हे आलता का सासूबाईचा फोन कधी येणार आहेत ते उद्या?
उद्या येतील हम्म.
आता कुठं अमरावतीला आहेत का? हा हा!
हो!
हिंगाच का कशात तुरीचं केलं का की मिक्स केलं?
तिथंतच.
आणि भाजी कशाची केली तू?
भेंडीची!
भाजी कशाची केली आ?
भेंडीची भेंडी
कशाची भा? भेंडीची का हो का. माझ्या इथे वांगे आहे बरबटी आहे. काल शेवग्याच्या शेंगाची भाजी तुला देतो म्हटलं अन बस मग. विसरून गेली मी!
नाय ना!
बस जाऊदे आता पुढच्या वेळेस हा शेंगा घेईना तेव्हा करीन मं. स्पेशल करून देईन. लीता वहिनीचा फोन येऊन येत आहे मला डबल डबल!
बरं हे होऊदे म मी त्यांना लावतो एकदा कॉल.
ह त्यां सांग म्हण ममी गेली म्हणा पोळ्या करायला. आता आता मी निघणारच होती एवढं साखर मीठ पाणी पितो
हो तू अ किती वाजता चालली लॅबमध्ये? हो!
जाईन म्हणेते का माझी पूजा वगैरे झाल्यावर जेवण वगै रे झाल्यावर
बरं बरं मी येतीच ते तोपर्यंत पोळ्या करून आण काल आजी तुझ्यासोबत बोलली ना मग खूपच खराब वाटलं. मी खरच त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, हो ना मी खरंच त्यांच्याकडे दुर्लक्ष तर नाही करत ना?
नाही नाही नाही काही नाही करत तू अशी!
हाव ना आता कंबर गिम्बर दुखत्यात लावून देत जाईल बी मी त्यांना मलम वगैरे! लावून देत जाईल म्हटलं मलम वगैरे त्यांना मी हो.
मी
मग खूप खराब वाटते बिचारी हो ना.
म नाही काही नाही तू करतो ना येवढं तर करत तू आता
हो ना!
तू मनात आणू नको काय.
नाय! त्यांना आत दही देते मशरूम ची भाजी केलेली आहे मी. तर थोडीशी तिखट झाली मग दही, पोळी अन् वरण, भात देते. हा बाई तिथ बसून राहिली बोलत. पोळ्या राहिल्या झाकाच्या दूध राहिले ठेवायचे. अग मी कि नाही पनीर करणार हो ती आज हा पण ते जमलंच नाही बिचारे हो. पण तेन फाटलंच नाही दूध!
उद्योग करत राहत टॅक्सीचे
माय मस्तय इतकं मोठं दूध होत. जेवती आता.
चांगला आहे ना मजबूत राहू दे न.
दूध नाही मग दही केलं न म्या त्याच लिंबू
थोडा वेळ
लिंबू पिळलं मगं मी त्याच्यात. आता दही कराले वर तेच राहू देते.
हां.
गंज झाकून ठेवत.
हां.
वरणभात.
हाव हाव. जेवण करून घ्योजो पटकन, दादाचा आलता फोन.
हो.
बसले होती गा गाडीत आता सकाळीच गेलेत. हो त्यांना करतो म्हटलं एक कॉल कुठपर्यंत पोहोचले काय? करील मी आता साधा कॉल त्यांना नंतर करतो, पहिले पोळ्या कराले जा लाग
दे म्हटलं नाही त दादा तरी थांबत
हो बिचारे मग काय आता दादा तरी थांबतात. तूव खरंच ना.
दा दादा सगळं सगळं इकीकडे.
हो ना मी लगे काय रे? अरे दोन मिनिटात रे काऊन रे असा करत तू? वाढाले कोणता वेळ लागू रायला ताटातनी ये न इकडे. आता नाटलागीन न ये ना इकडे. कंसा करत तो काय माहिती? मूर्तीजापूरले चालला. दिदी सोबत ते तिले काम आहे. नाही नाही इव्हेंट नाही ये मशरूम आपलं मशरूमचच काम आहे काहीतरी.
पोळ्या नाही झाल्या का?